हॅलो
हा, येतोय का आवाज?
हो, आला आला.
हो हो, आता पाऊस पण चालू झाला आमच्याकडे
अच्छा आमच्या इथं पण झाला झाला.
हम्म, जोराच पावूस लागला आता.
हो, काय
हम्म, आता फक्त एकच मी काय लांब जाऊ शकतोय.
अरे बापरे,
आमच्याकडे थोडा जरी पाऊस झाला तरी लगेच लाईट कापतात.
हा ना.
हम्म, जोराचा पाऊस आला. किंवा हवा आली वगैरे पण लागेल साईटला कापतात.
ह ह
थोड्या वेळ चालू पण कधी कधी होते लगेज कधी कधी नाही होत.
अच्छा आमच्य इथं पण असच होतं. पाऊस आला. की लाईट जाते थोड्या वेळ परत येते थोड्या वेळाने,
बरोबर बरोबर,
हम्म, तेच तेच काय बोलताय.
काय नाही आता उद्याची तयारी करायची मला,
हम्म हम्म हम्म
आता ऑफिस सुद्धा उद्यापासून परत सहा दिवस ऑफिस
अ हा हा हो,
बर, एक दिवस सुट्टी भेटते. आराम भेटतो बर आहे की.
हा ना.
तरी ना माझी एवढी धावपळ होती ना गेले. पाच सहा महिने.
हम्म,
पाच -सहा महिने म्हणण्यापेक्षा तुम्ही विचार बोलून चला की, दोन अडीच वर्ष.
अरे बापरे! हो का.
पण रविवार, आराम नाय. काही ना का, काही ना का, कामच. बाहेरच. घरात खूप कमी.
हम्म.
हम्म. आता जरा दोण, आठवडे झाले. थांबतोय घरीच. म्हणजे आसपास गेलो तर गेलो. आसपासच एरियातल्या, एरियातच. आमच्या मिसेस सोबत नाहीतर मग घरी. आता हा, आज तर पूर्णपणे घरी होतो. कुठेच नाही गेलो. बिल घराच्या बाहेर पण नाही पडलो. दरवाजाच्या
अच्छा.
हम्म. आराम पण पाहिजे बॉडीला.
हो, एक दिवस आराम पाहिजेलच असतो, बॉडीला. आठाडाभर काम केला, म्हटल्यावर.
हो.
तेच ना. अजून, काय? ते